हॅलो
हा
हा दोन तास गेली ते पणी आच एक दोन टास्कच घेऊता कॉलेज हॅलो
हां हॅलो
हा ते दोन टास का जरो दाखवात हॅलो
पाच मधले दोन झाल्यात काय
पाच म्हणलं दोन गेलं तीन गेलं तीन
तीन झाल्यात
पहिला क नाहीली हा दुसऱ्या घेत काय कॉल लागाय नाही आता पण परत कॉल लागाय नाही
ऐक जे जे आपले झिरोू राहते शून्य
हा तेच काय मिळत नाही हॅलो आवाज गेला प पर
आते न हॅलो
हा
अरे परत भेटते ते आपण ते शून्य जे झालेय ना म त्या परत भेटतय आपल्याला एकदा कॉल कारण कोणाकणाचं चौतीस झालतं एकतीस झालतं असं झालतं तीस कोणाच बरोबर नव्हतं
नाही नाही त्यांना टास्क जास्त दिल्या अस वाटायला काय सांगू काय माहित का विषय आता तर आपल्याला म्हणजे आता आता कंटिन्यू मध्ये ये ना आपल्याला परत मिळत नाही ह हा म त्या पाच मधलं तीन गेलं
कारण ट्रान्स्क्रिप्शनच खलत नव्ह ते ट्रान्स्क्रिप्शनच कशा आहे ट्रान्स्क्रिप्शनच एक रिजेक्ट झालंत माझं मग ते परत दि तिथे रिजेक्ट झालेला
तू माझ्या तीन झालते रिजेक्ट
तेच की मग दुसऱ्यांदा परत रिजेक्ट झाला तो सोट म्हणून त ह्यात पण तसच रे झाला की नाही ते परत देत एकदा चान्स मग परत रिजेक्ट झालास तर परत देत नाही दुसऱ्यांदा चान्स देत नाहीत एकदा चान्स देतात मग ते आपलं रिजेक्ट जे झाले ते परत पुढं भेट णार आपल्याला सोड कब मग काय आणि
का आ
मिळतील रे मिळतील एवढं का टेन्शन नाही एवढं काय विचार करत बसायचा नाही आबा भेटतात सगळं नाही भेटलं तरी पण काय आपलं चाललंय नाही कॉलचं भेटते कॉलचं चांगलं पैसे भेटायला ट्रान्स्क्रिप्शन अजून पर्यंत काय भेटाय नाही बाबा
अरे कॉल तर कुठे चेकिंग झाले ते चेक कुठे पडले
कॉलच पैसे आलेत ना म तुझ कॉल चे अजून होईल रे माझ पाच कॉलच काय अरे आज टास्क आलेत पाच टास्क ते पूर्ण केलंस काय
नाही फुठलं
ते काय काय आलत की गुगल सर्च ए आय म काय काय पाच स तास चालत काय तर हा हे रिफ्रेश करायचं मी पूर्ण केलो की ते ग्रुप मध्ये कुण्यान फोटो पाठवला नव्हता
हां
तसला
हा त्यातलं त्यातलं नाही आलं मला अजून
तू रिफ्रेश कर क रिफ्रेश ऑल टास्क म्हण बघेत ते काय मला मी ते केलो केलो मला आला हवा
हा मग काय काय करायचंत
काय नाही नुसतं बघायचं व्हिडिओ बघायचं सबमिट करायचं तेवढंच काय काय होतं जरा प्रश्न विचारतात फोटो दाखवतात त्यात काय हाय ए आय हाय काय नकली आहे का रियल हाय विचारतात हो नाही मध्ये जबाब द्यायच नुसत असं होत लई सोपसोप होती सोड पूर्ण गेलो सगळं
इथली क या न उ दे ते कंपीड केलावर इेत
तचे पैसे आहे पाहिजे कमप्लिटेड लिले लिहिले तिथं सबमिटे सगळं लिहिलंय काय आणि दाखवण तिथं
ते का घेत नाही
का काय मग माझ पण किती सात कॉल केलय झालं हम्म काय बघल तर
इंटर्नशिपच बघाल तु रे ते कशात
बघून काय होणार नाही बघून काय बघून काय बघून काय होणार नाही मी नंबर दिल त्यांना फोन लाव डायरेक्ट बघून कायच होणार नाही आहे
कोणत नंतरनच लावायला पाहिजे ना तू का आता तू सर म्हणला माहितीे काय कृष श म्हणला तो सरय बघ ते क्लास आहे क्लास तर यामध्ये मग कुठ कुठला कुठलाही कुर्त घिणारसतो
मला काय माहत बघून बघायचंवं तिथं जाऊन
त्यामध्ये काय फ्रंटियर काय काय काय काय काय काय सांगेल
सर्टिफिकेट कसला देणार आहे ट्रेनिंगचा तू फोन केलेलाच करू शिकला
ह मला फोन केल तर कृषी म्हणला कृषीकन फोन केलता रे मला
हा हां
म तो सांगाल ना असं असं कुठलं कुठलं आहे हॅलो
हा बोल बोल ना बोल
हा मग तो सांगाल ना असं आहेत म्हणून तस् ते क्लास आहेत म्हणून ह. कुठलंट्टे ज आवाज पायकत
मग काय? चला मग ते ते तिथं गेलता काय? कृषी तिथं.
हो याची कुशी केताय तिची का त्या फेर नाहीय. वय वय जाऊन आलाय.
हम्म हम्म.
आणि त्या कृतिक आणि प्रेरणा इथे करायलात म्हण की.
कोण प्रणेये?
कृतिक आणि पेरणा.
रीतिका होय. अगोदर पासूनच करायलात? अगोदर पासूनच करायलात?
कधी पसन झाल्यात काय माहित नाही खर मला कुर्चीन म्हणलाबा तिथे दोघी आहेत तिथं.
ते सर म्हणत नव्हती सरच सरन ग्रुप मध्ये म्हटलेली रे. ते रितिका कराल्या नाही नाही प्रेरणा न विचारलेली मला म सरांना विचारलेली प्रेरणा ना मग तेच कर असतील तेव्हापासन.
ज फाटे द बज
आ.
लय फास्ट आहे म्हणलं रे.
फास्ट काय आहेत आपण केलो नाही रे नाही तर आपणला पण झालं असल असत. अरे त्यांना त्यातच त्यांना जर आहे. हे अरे म्हणजे. जरा गांभीर आहे, म्हणजे टेन्शन आहे जरा करिअरची तुम्हाला काय नाही तुम्ही निवांत हाय. बॅक पाडत्यायसां, पेपर पण क्लिअर करत नाहीसा, मग काय तूम्ही. बघा त्यांनी बघा कुठं काय त्यांनी? त्यांना जरा टेन्शन असते, अभ्यास करत, पुढे जातात तुम्ही निवांत असता. ते.
अभ्यास करायला पाहिजे बाबा आता आता
तू पण टाकलास होय? रोहित मुळे, अक्षदा, सदाला अगे अरे रोहित नाईक, तू क कोणाचा टाकलायस फोटो?
तुला टाकलंय रे बाबा व्हॉट्सॲपला.
मला टाकल्यास होय, हा हे सगळं हेच वेगळं हाय हे शिफ्टच मला आलत, गुगल सर्च आणि शिफ्टच आलत. हा हे पण आलत बहुतेक अरे चौतीसशे. तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस पैसे मला भेटलं नाही एवढं.
ते पाठवलोय रे
कधी भेटणार आहेत? हेच कळना बाबा.
हळूहळू भेटतात की. लय जण कराल्यात.
मी पण फोटो टाकू काय? मी पण माझे टास्कचे फोटो टाकू काय?
हा टास्क कंप्लीट आहे म्हणून टाकं की.
नाही आता कॉलवर आहे नव्ह ते ह येणार नाही कॉल.
बॅक पडत नाय.
ते अक्षय तेन जाणार आहेत काय बहुतेक.
कुर्शी काय का ज तू अी नाही.
ते विचारतू नाहीतर मी पण तिथे जाणार मला माझं काही हे नाही मी पण तिथ फुकट कुठे भेटणार नाही मला तर भेटणार नाही तुला भेटत असेल तू करा कमद रेस
एकपल तू असं बोलतयतोणे काय हो तुम्हाला बोलतो असं बघय का तु मही आता काय बोलू तुला
तू काय करता विचारणार पण नाही काय करणार पण नाही मग काय करायचं
ह
नंबर उडकून दिलोय मरदा विचार कि तेवढं. आा.
आता बॅक लागलेत आम्हाना मिळणार तुमच ऑल क्लिअर हेत तुम्हाना मिळणार नाही भारी हाय ह
काय करायचं तुम्ही हुशार लोक.
व्हय खालून आमच खालन नंबर लागते रे तुमच वरला नंबर लागते.
हमम.
आ काय काला तुला वाटते हुशार आम्ही आम्ही काय केल आस तुला हुशार वाटतेय.
बॅक क्लिअर केलाय. थर्टात पास झालाय म्हणा ऑल क्लियर थर्टात पास.
हे हेने लावला
थाट थाटात पास झालाय म्हण.
काय थाटात.
पुढच्या व चिट दिसलं पुढच्या पुढच्यान चिट दिसलं जरा पण सरांना डायरेक्ट सांग णार. थाटात पास हुतंय नवं तुम्ही. डायरेक्ट सरांना सांगणार बघा चिड घेऊन बसल्यात. ऑल क्लिअर ते पण थाटात.
तुम्ही तुम्ही वेगळीकड जातायसा.
मुदसीरचे मुदसीरच काय झालंय रे. तो पण क्लिअर झालाय नव्ह.
ह बस कि सगळी झाल्यात मग क्लिअर हाय किणी. मग वाय डी.
हा फक्त एक एकाचा राहीलय. पेड
मरदा एक शा शंभर रुपये पाठो की ते ग्लास लावतो मोबाईल वर.
म मी लावायने तू मला कव्हर घेऊन देणार होतास आठवताय कववर घऊन देणार बघ आठवतय काय, कव्हर म्हणल्यालास मला ग्लास घेतो म्हणाल्यालास, कव्हर कव्हर कोणतं कव्हर.
झालं तू आठवण पण दिला नाहीस आठवण पण करून दिला नाहीस मी काय करू मग.
आता आठवन करालय नवं त्यासाठी आलोय ना माझा ग्लास आणि एकदा फुटल वाटला.
काय कर माहित तेे दोन नंबर पाठवले हॅलो. दोन नंबर पाठवले बघ ते रोहित नवालेले पाठव. नवालेला आणि म्हण त्याला विचारव तिथ. कायतरी काय असेल बा.
त्या रोहित नवाळ्याला त्याला सेंड करतो.
राहू द्या ब नग करू नकोस. राहूदे करू नकोस.
का?
राहुदे तुच विचार आता. तू जरा चांगलं विचारशील रे.
मी काय विचारणार आहे सांग.
नाही राहुदे.
विचारतो की मी काय टेन्शन घेऊ नको, उद्या विचारतो सकाळी आपण जायच्या आधी - - तुम्ही काय येणार काय इकडं.
जा बघूया मग.
का पाहिजे काय?
अरे पोट दुखालाय काय माहित काय झालं आत्ता येऊन झोपलोय जरा पोट दुखायला लागला बा - - आबा.
कसय रात्री आठ ला जेवलेलो संध्याकाळी सात - - सात आठ ला जेवलेलो हा. त्यानंतर ना आत्ता जेवालो आत्ता जेवलो चार, चार वाजता. मग बारा तास इकडं आणि आठ तास तिकडं बारा आठ - - वीस तासान बारा आणि आठ किती असतयं वीस वीस तासाला तासानंतर जेवण - - म्हणून मला वाटत गॅस झालं काय.
तेच की एवढ्या उशीर कशाला लवकर लवकर जेवायचं रे.